येतोय का आवाज? येतोय का आवाज?
हॅलो,
येतोय का आवाज?
हा. आला बोला? तुमच्या इथून लागला. लागून नाही राहिले माझ्या ऐकून
हो का लावून पहायला लागल. मग माय झााला की तू आण अहो, मी काय म्हणत होती? तू अजून किती पैसे घेतले होती ना.
कोणावा
अह सोनाली ना?
तीन हजार
खरंच का.
हो, खरंच घेतली.
आणि ते प्रवीण प्रवीण ची बायको म्हणे आम्ही अडीच हजारच दिले म्हणे.
कोण प्रवीण?
प्रवीण दारसकर
कोणाले दिले अडीच हजार?
तिथि शिकुन राहिले तुम्ही म्हणून का ईले
म्हणून बा कवा म्हणा सगळीकडे अडीचच तर घेऊन राहिले. तर ती काय म्हणते. त्या दिवशी आम्ही म्हणजे बोलण्या बोलण्या ते सांगितलं ना तिले. कि म्हटलं अडीच हजार रुपये दिले. म्हंटलं म मैत्रीन न आणि तिला सगळं जेवढं सामान भेटलं म्हटलं तेवढं सामान दिलं म्हटलं. तिले बी आणि ते शिकूबी राहिली हा ते ते म्हणते माझी पाचशे रुपये फी माझी घेऊन राहिली म्हणते मी शिकवायची ते अडीच हजार मी तिकडे पाठवून राहिली मग, त्या बाया तशाच शिकून राहिल्या आणि सामान देऊन राहिल्या.
हो, ना मग त्या दोन हजार त्या घेऊन राहिल्या म्हणते पाचशे रुपये शिकवायचे. एक दोन व हजाराची हाय म्हनते.
हो, दिढ दोन हजाराचीच म्हणून राहिले. हे नाही घेतलं म्हणून हे आपले देश मुख ची पोरगि नाही का. हे हे पोलीस
हो का,
मग तिन दोन हजाराच सामान आणलं म्हणती ते हे इथं हंडेबाई च्या हीथ कोण आहे पार्लरवाली तिथं
हा,
ते तिथून आणलं म्हणते. दोन हजार दिले म्हणे सामान आणलं ना आता शिकायले जाईल म्हणे. जेव्हा वेळ भेटला तसा.
हन तीन हजार घेतले काय माहिती बा ते म्हणे बा आमची घरमालकीन सांगे तिं सामान आणलं. ब हा.
मी विचारतून तिला माझं ह त्या मनषातच.
ते सरकारकडून हे आहे. ते बी अडीच हजार बी नसतील लागले तेवढे आता लोक तर खातातच तुम्हाला माहििते. पैसे हम्म म्हणून पाहतीलले मग.
नाही नाही आटलं घे ना पण तू आमच्या दोन तर नग घेऊ म्हणून तिच्या ज पोरी नाहीऊ राहिले. पण काातलो.
हा आपणच फसलो. हम्.
बरं त्यात हेअर कट हे ते नाही म्हणते.
हम्म. हे बी मग सांगून राहिलतील माझी मैत्रिणी तपोनची राहते ते. तिनं सांगितलं ना म्हणे मला सामान ना भेटलं म्हणे तू घेतलं तेवढं सामान. आणि त्याच्यात फक्त एक हेअरस्टाईल आणि एक अशी साधी कट. एक मेकअप साधदा.
हम्म.
अ फेशियल वॅक्स अन प्लकिंग. बस एवढंच सांग अ अडीच हजार. अडीच हजार रुपये घेतले म्हणे तिनं आणि तेवढं शिकून राहिली म्हणे.
हम्म.
हो पाचच स्टेप फक्त बस.
हम्
हम्म बाकी तहीच नाही.
दोनच हजार दिले.
अडीच हजार अडीच.
पण अडीच हजारात ना पूर्ण
हो.
म ना आपली आधी त मला मट.
मला बी तिचा कधी फोन आला म सामान भेटलं नाही मला.
हो ना.
तेव्हा म टाकलं ना ते सामान पाहिलं नाही का तुम्ही टाक लं म तेव्हा तिनं पाहिलं ते सामान. तर ती म्हणे तू बी करू राहिली का म्हणे मीटलं हो. ते किती भरले म्हणे मटले तीन हजार ते म्ह मी आता आवडीच हजार भरले म्हणे. मटलं शिकवायची ते तिची घेतताय म्हटलं. पाचशे नाही म्हणे आमच्याकडे असं काही नाही म्हणे. इथंच आहे ते आपण जात नाही का बायपास वर.
हम्म हम् हम् हम्.
हम्म.
म ना.
हे ना आपल्याकडून खरंच जास्त काढले पैसे.
नाही पण आपल्याच नस कराव लागत.
मध्येत वाटते यु नो हजार हजार घेतले असतील बहुतेक. अन अनवाळी नाही हो दोन हजार त नाही तिकडे. पाठवले असेल सामानासाठी. तिनं बी सामान समजा हा. तिनं बी समजा असं केलं असेल की सामान तिनं बी पंधराशेचं दिलं असेल.
नाही मी आता मनषाला विचारतो. कुठे केलं तर आणि मग तिथंही सांगत आणि न काउनसोन आली म्हणत. आमच्यातून जास्त घेतले आम्ही म्हणतो बा. समाजाचे हवा आम्ही जवळच्या असून तो आम्हाला असं केलं म्हणतो. ह आमच्या दवनही अडीच अडीच घ्यायचे असते ना म्हण तस.
हा.
हम्म सलग
म्हणून पान तुम्हा माहिती येते किती पण दुसली आहे मग
नाही पण कंजुसली असे ना पण तू सगळ्या सारखं घे ना.
आणि एक तर तू शिकू बी कमी राहिली म्हणा. पण तिला असं नको म्हणून शिकू कमी राहिली म्हणून नाही ति पण असल तर मग ते शिकवणार नाही जे तच्याडून शिकवणार आहे ते
हो म्हणजे काय नको म्हणून
हे मग तू कमी शिकून राहिली म्हणून असं म्हणू नका ते म्हणेन तुम्हाला दोघ. ली नंतर मी पेशल शिकवतो म्हणे या दोघीचं झालं की
ह ना हम्म.
हम्.
हो न मग काय शेत
हम्म. हे फोन करू राहिले मले वरचे तुमची भाडे करून हो फोन वर फोन दोन फोन झाले.
हा ना ते झाग लाग माशीी बोलल. काई.
होा मी लऊ राहिली. लागलं नाही एकग झिरो झाला माया.
हो का कोणालाय का किती झाले तू फॉल
नाही झाले आता सात झाल ते एक झिरो झाला ते तरी बी त्याच्यानी आलं म्हणजे आठकल.
जेवढे बोलले तेवढे भेटते ना.
हो बोलण्याचीच भेटते ते झिरो झाले त्याची नाही भेटत ना.
हम्म हम् मायता किती गेले झिरो असशेला गेले माय आता
ह इथे गेले म्हणते ना अम्रपालीचे दहाजिरो गेले मणे हम् जातातच. ते एकड दुक्कड झिरो.
याच मस्त झालं बिचार्या बालीच आंबरीच याईचं. सग वैष्णवी तर
हो हे इन येडणी उचलला नाही न. होण शतूत गेली म्हणते ते कायला गेली तर हे सोनाली
कोोणाली नाही घेतलं काय?
हो ॲप घेतलं ना ति नाही आत्ता तुमच्या सुनीनच करून दिलं तिने.
हो काण?
हो पार्लर मध्ये हो तुमच्या सुनील दिलन करून राजेश्वरीन
हो का मग मग तिला मी ऍपवरच बोललीन ना.
हम्म चालते.
त्या सोनली लले पण करून घेतो. एकट्याच चालल्या मग मग उद्या सकाळी जा लागत होत संध्या बा. पक्ष. हम्म हम्म हा ना हम्म अो प्र तिच झालं पूर्ण तिला कॉलेज नाही लागत आता.. मार्केट मी जातच नाही. लागत नाही तिले नाही वैशल नाही अमृताला नाही बाली ला नाही
हो का आम्ही तर बोललो पण मी अमृपाली मंगाशी तर बोलली मी
आम्रपाली लागते.
हम तेच तर म्हटल बोलली मी मंगायची त्यायली
हा.
हम्म आता वरची राहिली ना.
आणि
हम्म तिचे दोनच झालेते आता तीन झाले वाटते तिचे..
कोणाची हो आता त्या सोना लिले लावा लागन मले.. विचारा लागेल तिले बी का आहे काय नाही तर हम्म किती कॉल झाले काय आणि पैशाच बोलतो. तिलेय म्हणतो काव आमच्याकडून काहून जास्त येऊ राहिल तू.
हा म्हणून पाहतले काय म्हणते तो.
आम्रपाली म्हणे मले आमच्या तिच्या बायाना बिचार्या वडीतडी स्स्त दिले. म्हणे तई शिकवूनही राहिल्या म्हणे.
ह ना मग मी तेच म्हणली ना ह ना जास्त काढले हे इचे पाचशे रुपये शिपाचे घेऊ राहिली स्पेशल इचे.
अवं पण ते बाया शिकवून राहिल्या त्यात हजार घेतले ना आपल्याजून शिकवायचे मग आणि त्यातही किती नकरें करू राहिली. मग तिला बोललं तर तिश हे तरी ण हजार तरी घेन म म्हणजे शिकवण तरी चांगलं श को तरी म्हणा मग सगळं
हा
असं कोणाच पचत नसते काही म्हणा मन दुखून नाही घ्यायचे कोणाचे प्रेमान घेतली तर काय हरकत नाही.
हम्म आता तिनं प्रेमानच घेतले. पण आपण सगळीकडं आता माहीत पडू लागलं आपल्याला जस जसं म्हणून आता आपलं मन येऊ लागलं.
पण मग आपलं मन तर दुखतेस ना पण तिला माहीतच होतं ना कोणना कोणी आणले सांगन ब
हा आ
हम् हो ना
अन अडीच हजार मी ना समोर पाठवले म्हणे ते कीट आलेलं आहे तुमच्या
हम्म
हम्म पाचशे मी घेतली म्हणे
त्यांना पाचशे माझे म्हणे शिकवायचे म्हणे.
हम्म मलात वाटतं ईन समोर दोनच पाठवले हजार इनच ठेवले म्हणजे एकाचे हजार मतर दोन हजार निघालेन.
दोन कायले चार हजार भेटले ना मग बदमास है पोरगी. ह ह मन विनू म्हटलं ना तुमची विनू कोण आहे ह हौना त्या बोलत शिकवतो शिकवतोय म्हणत नाही अशी की मी शिकवतो जरासं काही
हम्म पण ते आमच्या दोघीला शिकवणार आहे ह म्हणून तिथ काही जास्त याचं नको म्हणून फक्त पैशाच म्हणा आता म्हणा मर दोघी तिघी कडून माहीत पडल म्हणा.
हो ना मी म्हणतो का की म्हटलं म्हणते तुमची सून चालली. हम्म. ह
तर बोलली की मग, ते शिकवणार नाही मग. हम्म, आता आलती ना माया घरी.
प्रमाण कोण,
असंच हो.
काय झाले.
आलती मग हम्. राजेश्वरीला म्हणा मामाला फोन लाव म्हणा सांग, म्हणा की सपनातााईसोबत बोलत आहे. म्हणून यायचा यायचा नंबर द्या नाही तर, वैशाली
राजू मामाले मम्मी सोबत बोलत आहे. म्हणा पूजा मामी. कुठं गेलेला आहे. राजेश्वर कामाले का,
हो कामावर गेलेत ना. हम्म. नाही खेड्यावर नाही इथंच आहे कारंजात बायपास वर. हो चालू आहे, ना गेले आज
मम्मीशी बोलत आहे. मग त्या कॉलवर हम्म.
आ
पैसे भेटले का मग याचे.
याचे भेटले मले, दोनशे काही रुपये तरी झालेलेत तरी माझे दोनच कॉल झालेते म्हणा.
ते तू याची भेटते का, तर काय महिना देऊ राहिली ती बाई.
ती बाई का, तसंच मले म्हणजे, अ पाच हजार सांगितला मी यायले. सहा आहे सहा आहे मले.
तरी कमी झालंना, शाळेत गेली नाही ना मग आ नाही. हो ना, तरी तर कमीच हाय.
झाला मला तिथून फोन येऊ राहिले.
ये म्हणते काय डबल.
पहिला इथून ह मग. त्याला माहित आहे ना आपूण, आपूण चीजच तशी होतं. तो तिथं.
ती किती दे तुला. हा, बावीशे होता का,
हा.
हम्म हम्. मग ये याच्या पेक्षा ते लय पुर तेन्व जायला काय उरून रायल.
आता जाताना येत ना, आता ते काय म्हणेल ते तिची जटानी येन ते.
मग तु म्हना तिथं मला पैसे जास्त भेटते. म्हमा परिस्थिती मग तिथ पैसा तिथं, मी जैणार.
पण तिथं टेन्शन आहे डोक्याला लय आहे ना, इथं टेन्शन नाही ना काही पाच मिनिटं. लेट ही गेली तर, काही म्हणत नाही ते.
हो का,
हा विषय असा आहे. तिथं पाच मिनिटं लेट गेली की मग म्हणत्यात अर्धा घंटा उशिरा जाय. हे बोलणे कोण खात बशील येवड.